हॅलो,
हॅलो, हॅलो ह हॅलो
काय रे
हॅलो
क हा आवाज येतो
काय म्हणताय हम्म
हा
आवाज नाही येतं ओ काय म्हणताय
आवाज येतो का आवाज
हा बोला ना
नाटा नाही तर असंच होतं का आवाज येत नाही का म नाटा जायच संत
काय म्हणताय
संपून जायचं होत ना हा
हम्म डाटा नाहीये ना
हॅलो
बोला ना
आता दहा मिनटं असं ठेवून राख हॅलो
बोला काय म्हणताय
दहा मिनिटं असंच राहूदे टाटा नाही त्यांच्यामुळे आवाज येत नाही
हा ते तर आहे
एक कोणाच तरी नंबर आला ना ते म कॉल करू का मीची पण लावला तर ते बोललच जा दहा मिनिटं असेच ठेवून दिला. ह
हा
दहा मिनिटं असंच ठेवून दिलं आपण दहा मिनिटं
चौऱ्याऐंशी आला असेल ना
नाही दे दुसरं वाला आहे,
हो का काय माहित मग
चौर्ऐशी वालाला लावला होता त्या दिवशी
काय म्हनू
टॉकीे बद्दल बोलायचं
चाळीस चाळीस कोणता टॉपिक घातला तो
हा शेतीविषयी
हम्म कोणत्या टॉपिकवर बोलले मग
कृषी कृषी शेती
हा
शेती हॅलो हा शेतीवर आवाज नाही रेंज नसल्यामुळे हे नात नसल्यामुळे
हा
डाटा नसल्यामुळ आवाज येत नाही ना
हम्म. चालते दहा मिंनट काय?
तुला कोणते येईल आता.
काय म्हणताय?
टास्क येईल तुला आता हॅलो
बनून
कोणते टास्क येले तुला आता? कॉलचे आहे का? ते लिवायचे. हॅलो म्हणलं कोणते येईल? आवाज दहा मिंनटं तस
हा हा चालेल.
राऊदे म तीच पडू दे आता, काही नंतर बोलतो.
नेट नसल्यामुळ होत राहत.
नेट नसल्यामुळन आवाजच येना.
हम्म.
म्हणलं तू का बोल? ये आले आता. हम्म. का रे? हॅलो म्हणलं तुला कोणते? टास्क आलेत.
फोन अ फ्रेंडचे आपल्य हेच टाईप करायची.
मग तर सोप येते गप्प गपपा करून टाक.
हा करत हा ते पूर्ण झाले ओ आला. तुमचं तुम्हाला किती? आलते दोनशे एकवीसच आले.
मलाही ना आलते अकराशे आलते ना सगळे ते
म आल ते एवढे आहे ना.
उद्या येतील ना परत.
नाहीयेतं संपलं ते, म्हने आता टास्क नाही आल्यानंतर
आणि हे कॉलचं किती? हे कॉल किती करावा लागत?
तीस.
तीस का?
तीस काय तीस?
पंधरा झाली, आत्ताशी सोळा.
तुमचे किती झाले?
बोलण फक्त दोन जण संग झालं मग, मगाशी ते तुआ संग त्या दोन तीन जण संग होईल. बाकीचे सगळे अस फेल करून आपप पर् अ.
कामात आहे.
आता आप बोलण फक्त दोन-दोन तीन फोन सांग व्हायलय. बाकीचे सगळे असेच गेले.
किती कॉल झाले तुमचे?
माझे बोलन दोनच बाकी बाकीचे सगळे. तेहतीस टक्के
जेवढेेव जेवढं दहा मिनिटं बोलायला ट्राय करीत राहायचं दर कॉलला
हा आता ते करावं लागेल दोन तीन जणची नंबर हा चा
ह
च वेळ राहते कायला
बोला ना?
मला का? नाही घेतलेला आलत त्याच्यामुळे फोन
आवाज येतं नाय काही.
रेंज नाही ना
कंपनीत गेलता का? हॅलो! आं?
गेलतो ना.
जेवण केलं का?
हा.
काय होतं आज?
आज धाळ भात होता आणि कुरडइचा भुगा.
अं? आवाज येत नाही
आं?
आवाज नाही येत.
काय म्हणताय?
म्हणल भाजी काय होती?
काय?
काय आवाज नव्हता येत काय आवाजच नाही येत दहा मिनिटं फक्त.
चालू राहु दया पाच मिनट अजून.
हा ना म्हणून म्हटलं राहु दे चालू, आला तर आला नाही आला तर नाही आला.
आवाज ही येत नाही काय ही नाही.
कंपनीत गेलंता
गेलतो ना.
गेलतो ना.
हम्म हम्म.
हा.
सतराला पंधरा.
ऑगस्ट?
पंधरा आगस्ट.
हम्म.
मणलं कॉलेज किती तारखेला भरणारय?
कॉलेज सतराला भरल.
हम्म हम्म, ते पूरं केलं का ते. प्रेजेंटेशन प्रेझंटेशन काल ते देयचे होते?
ते अजून करायचंय ना,, लॅपटॉप पाहावं लागल त्याला.
कधी करायचं? अं, त्याची प्रॅक्टिस कराव लागल ना तुला प्रॅक्टिस क्टिस काई?
त्याचे काय गरज नाही.
का बरं?
बॅक जाऊन द्यायचं-
हा. हॅलो! हॅलो.
हॅलो.
काय कारायचं म्हणलं.?
काय म्हणताय.?
ते काय करायच प्रॅक्टिस नाही का त्याची करायची?
त्याला काय करू, थांब अजून टाईम य, लॅपटॉप लागेल त्याला आधी बनवावं लागेल मग-
मग बनवा ना आ- -आणायचं.
बनवायला आधी लॅपटॉप तर पायजेल जवळ-
ह पाय थांम हो ना त्यांचच चालत ते, त्यांचच कॉलेज ला घेऊन जातय.
मग आता कवा सवड होईल तुला?
काय माहित, पहाव एकांदिवशी
हॅलो.
हां.
तुझ्या आता त्या जोडीदाराचं-
काय?
जोडीदाराचं हाय का नाव?
त्याच का नाही.
खेळ-
त्याचे होतील का, तिशेक हजार-
कसं.?
अं हे कार्यवर
काय,, काय माहिती.?
ह-हहहह
लयच अपेक्षा केली तुम्ही -
म्हण इकठशे दाका म्हणलं हप्त्याला आठशे हजार हजार ज म्हणलं त हपते म-
ह -
ति माझी पेंटिंगहिठेत तरी.
हा ते तर माझे दाखवून राहिलं ज-
तुझ किती कतीझ तुझ
मा माझ्या आता चारशे म्हणजे त्याचे साडेतीनशे जवळपास चारशे
आणि पहिले किती?
पहिले तर ते घय दोनशे मला काय आत्तापर्यंत दोनशे तीनशे येईल.
ते नहीं माझे एवढे कस काय आले पिंडींग
मह तुमचे ते त्या च असेल ते आपले टाईप करायचे. आता ते चौदा दिवसात येतील. चौदा दिवस थांबा हा.
हा पण आले पाहिजेल. हं. दोन चार, चार चार दिवसा दोनशल दोनशल दिवसा म्हणून नाही येते ती.
काय म्हणता? आवाज नाही तर येत मला.
मलाच आहे ना, पाच धा मिनिटं थांब, ए.
थांब आता दहा मिनिटं, थोडं राहिलय. दुसरा कॉल करतो.
झाले.
नाही झाले अजून.
करा बंद.
नाही नाही थांब.